हम्म.
मी काय म्हणाल तो माहिती आहे काय. आणि एक मला सांग आमची एक जागा घ्यायची विचार चालूय काय तुमच्या इथं. जरासं काय काय रेट आहे सांगतोस मला.
आमच्या इथं आमच्या इथं तर नाहीत. रुपे रुपेश राहायलाय माहितय काय.
हा स हे कुठलं नगर ते विक्रमनगर.
विक्रमनगर नाही. काय तो विक्रमनगर माहित नाही इकडं तारदारचं फळ येते.
हम्म हम्म विक्रमनगर पशिच कुठे तरी आहे.
तिकडं काय सहा काय सात लाख रुपये, काय जमीन आहे म्हण.
तेच की.
किती आता एवढं माहित नाही. मला पण त्यातबद्दल. काय ऑफर बिफर आले का मार सांग की ऑफर बिफर.
ऑफर बिफर अजून कुठच काय नाही बग ऑफर अजून शांत आहे का काय माहित का.
एकशे ऐंशी रुपयाला आहे बघ. घड्याला पाहिजे तुला.
आले की.
शाईन वर आलंय.
कूपन आलेत कि, तेच एक एकशे द एक हजार ला ऐंशी रुपये ऑफ.
एक हजारला ऐंशी रुपये नुसता.
आठशे रुपये ऑफ, एक हजार ला आठशे रुपये ऑफ.
म्हणजे दोनशे रुपये आहे नव्हं. मग आणि ति कुपन कितीला आठशेचं.
शंभर काय दीडशे रुपया हाय.
म्हणजे शंभर दीडशे इकड, दोनशे तिकड म्हणजे साडेतीनशे तीनशे ला पडते. काय नको एवढं राहूदे फालतुच. एवढं कपडे झाले काय घालायचं काय कळना वाटत. त्या शाईनचं आणि फिटिंग कराय लागतेय. त्याला आणि
शयन ते शयन ते बरोबर इन मागवायल.
व्हय तेच साईज आपल्याला बसनाच. मोठ होते मोठच होते बारक होत नाही कवा.
हम्म.
मोठ साईज येते. आपण परफेक्ट साईज मागवते. तरी पण मोठच येते काय करायचं आता सांग.
होय काय आता.
ते नवं मला रेश रेशन कार्ड काढायचं हाय. काय काय प्रोसेस तेच.
रेशन कार्ड काढायला एक सेकंड सांगतो तुला. वेश.
हे आप आपलं कॉले हे आपण करायला ब कोड हेच. प्रोजेक्टच.
हम्म.
तेचं तर आम्ही केलेय थोडं थोडं. चॅट जीपीट विचारून त्यात केलेय थोडं फार.
आम्ही काय प्लॅन बघ. रेशन कार्ड काढायं सांगतो तुला काय.
हम.
रेशन कार्ड काढायला पहिला, आधार कार्ड पाहिजे घरातल्या सगळ्यांचं.
सगळ्यांचंच पाहिजे हे ऐक तर, माझं मम्मीच नाही ये हिकडं. आधार कार्डच नाहीये.
आधार कार्ड नाही असं कसं काय आधार कार्ड तर लागतयच
काढायच नाही कव्हा.
आधार कार्ड लागतेे बिणा आधार कार्ड चालणा
तेच की असा विषय झालाय, कुठं निघतय इथं काय असं. म्हणजे, दोन नंबरच करून काय निघते काय?
दोन नंबरच करून आधार कार्ड?
हा.
म्हणजे.
बघ की कुठं काय माहिती आहे तुला कारण ओळखीचा अध्यक्ष विध्यक्ष असते ते काय नगरपालिके.
नगरसेवक तेन काय असतय कोण ओळखीचं.
आधार कार्ड अवघड आहे, तसं मिळायचं.
आं?
बाकीच काय नाही पण मिळलं, आधार कार्डच बघायला पाहिजे.
तेच की नाही विचारलो मी नगरपालिकेला आपल्या इथं रे, गावात तिथं विचारलो तिथं म्हणलीत की अठरा वर्षाचं खाली असलं की मगच निघणार, त्याच्यावरचं निघत नाही. ते जर काढायचं असल तर इथं जायला लागणार कुंभोजला.
कुंभोजला?
हा.
आं?
तिकडे का जाऊन काढायचं?
तेच की त्यांनी म्हणले तिथं निघणार. अ आपलं इथं बाहुबली माहितीये काय? अड्या पिरसकर
माहितीये की बाहुबली.
हा मग तिथं, तिथं मग ति तिथंचय रे तिकड कुंभोज ये जागा. ते कुंभोज म्हणून काय तरय तिकडं निघते म्हण.
बघायचं, ते नव्ह हे अ श्रावण चालू झालंय की. श्रावणच श्रावणच आलेय काय आलंय?
श्रावण कुठे असेल, श्रावण झालं की रे.
श्रावण काय कुठलं त आलंय ज्या नॉनव्हेज खात नाहीत, तसल यालय रे म्हणलो. आता बघ. दहा तारीखपासून दहा तारीखपासून हाय बहुतेक, आ? काय म्हणलास?
दहा, दहा तारखेपासून पुढल्या महिन्यात?
होय पुढच्या महिन्यात काय तर हा श्रावण हाय, नाहीतर काय तर असं आहे की त्यात नॉनव्हेज खायच नाही. असं काय तर आमच्यात सांगितल्यात बाबा. दहा तारीख काय मर्दा हे असते रे आपलं. अ इथं रे रामलिंगपाशी. माहित आहे काय तुला? राम तू रामलिंगला जातोस की नाहीस कवा?
नाय गेलो रे.
गे जायच नाहीस कवा.
अरे ह ह्यावेेळी ह्यावेेळी जाऊया आपण. या वेळी जाऊया आपण हा. या वेळी जाऊया आपण दोघं मिळून. हॅलो.
तु गाडी घेतली मर्दा गाडी गाडी घेतलायस तु.
मग गाडी घेतली, काय मग.
हॅलो गाडी ची पार्टी नाही, काय नाही हॅलो.
पार्टी द्यायचं. तेच ई एम आय भरत भरत दोघं फिरालोय.
वडा खायाला पैसे नाहीत.
नाहीचेत की आता बघूया आली. तर बघायच ती देवू या एवढं काय.
गाडी बघ
वडा नाही तुला जेवण देतो, तू आता रामलिंग यालय जवळ. तवा तुला जेवण देतो, माजा संग चल तिथं जेवण असते.
भारी जेवण असते आ.
भंडारा देणार काय भंडारा.
भंडारा हा ते भंडाराच म्हण. होय तेच तेच भात आमटी भात. आमटी काय भाजी असत्या कढी असत्या पुरी. पुरीण तेण सगळं असतंय. त्यानंतर ऐक हॅलो हॅलो हॅलो. अरे ते रस्त्यामध्ये आणि जात. जाता जाता तुला सगळं अ गरम गरम दूध. तेनं सगळं मिळते. गरम दूध केळे लाडू तेनं सगळं मिळते तुला जाता जाता. सगळं पाण्याची बाटल्या सगळं, जे पाहिजे तुला ते मिळते. खाता खाता खाता खाता जायचं आपण.
हो याला निघालो रे. गाडी तु घेतलीस का दुसरी घेतली.
आवाज आवाज इना तुझा क्लिअर.
गाडी तू घेतलायस बाकीची घेतल्यात म्हणालोय.
घरातली व्हय. तुझंच आवज येत नाही बघ. माझं येत असल तुझं इना.
हॅलो.
हा तुझं मधन मधन जातय र आवाज.
गाडी तू घेतलीस ना.
घरातली घरातलीच पण घेतल्यारे, म्हणजे घरात सगळ्यांचच आहे कोण पण वापरा.
हा मग तेच ना.
माझंच आय.
होय काय सांगालेस. काय आता खोटं बोलायलास किती खोटं बोलायलास.
काय खोटं बोलायचं.
म्हणजे तू म्हणाली, कोण पण वापरा काय पण वापरा.
म्हणजे कोणी पण वापरू शकते रे, असं नाही की माझीच गाडी आहे. हा. आता घरातल्याना लागणार गाडी वापरायला तर देणार नाही मी? म्हणणार नाही माझी गाडी आहे.
पण गाडी कुणाची आहे ती कुणाच्या नावावर घेतलाय? घरात पप्पाच्या नाववर घेतलास का तुझ्या नावावर घेतय?
नावावर तर माझ्याच आहे, नावावर.
मग सपला की मग गाडी तू घे.
व्हय असं काय नसते, ते न्हवं पण जा जायचं का रामलिंगला? येतो स बाईक घेऊन, आपण दोघं जाऊया माझ्या गाडीवरन.
हा तो रुप्या पण येतोय, आणि दोघा तीघाना घेऊया की.
हा ते रुप्या, अरे ते रुप्या फॅमिली सोबत जाणार रे, असा विषय होतय.
म्हणजे काय नेमक तव्हा?
अरे तिथं पूजा तेन असतीया रे. अस शंकर भगवानची, होय पूजा म्हणजे. तुझ्या वर आहे, तू केला गेलास तिथ मोठीच्या हितन खालं पुर्ण वरती पर्यंत लाईन मोठीच्या मोठी लाईन असत्या.
हा.
बर तसा सकाळी सकाळी गेलास की, संध्याकाळ होते तुझा नंबर येतेच. एवढं मोठी लाईन आहे, संध्याकाळी पण हो ऐक से इथन म्हणजे अ आता. जायचं म्हणजे काय? फिरायला तेवढंच. कुठं आपण पूजा करायला जायचं नाही, तेवढं बाहेरच्या बाहेर जायचं. अ पाया पडायचं तेवढं बाहेरच्या बाहेर, जेवायचं आणि यायचं झालं. तर आम्ही तर जात होतो. की मी रुपेत गेलतो तवा दीपक दीपक तेन होतो सगळी. अ ते वरती एकदम वरती वरती गेलतो आणि काय आणि ति ना आणि खाली गेलो. पूर्ण खाली, हे आपलं काय म्हणत त्याला? तलाव असतं माहिते काय? हॅलो.
ह माहिते
तलाव तलाव असते तिथं तिथं गिलतो पाणी होतं तिथ सगळी पवलीत. आणि बाहेर आलो आणि इथ वर याला पाऊस एवढा मोठा आला पाऊस. आणि इथलं माती वेगळच आहे नाव घसरते लगेच.
हा.
मग घस रून घसरून पडलत तर असं वाटतंय पडतोय, आता आत्ता पडतोय आणि मोठा पाऊस. आणि खाल्लन वर आलतो आम्ही. लय भयानक झालता वाटालत आत्ता पडते आत्ता पडते.
सेम माझ्या झालंत मग.
आं?
तरी पण आलो वर मस्तपैकीे भ भ लई भिजले लई भिसले तवा. आणि पवायला आम्हाला तर येत नाही आम्ही तर बाहेरच थांबलेलो दीपक तेन पवाल ते त्यात.
पवाय येत नाय?
आं.
याला येत नाही पवायला.
रुपयाला पण येत नाही. मला पण येत नाही रुपयाला येत नाही, एवढं माझ्यापेक्षा तर जास्तच येते तुला. अं. पोवतोय आम्ही पंचगांगामध्ये पाणी कमी झालत नवं, तवा पोवले तेवढं एकदा.
हो.
ते ब्रिज ब्रिज ब्रिज सारख आहे बघ तिथ मधी. हा त्या त्या त्या प अलीकडं आम्ही पवालतो. तव्हा पाणी कमी झालतं तेव्हा. भ्या वाटत आबा. विहिरीच एकदा पोवलेलो रे. विहिरीत पोहत होतो. आम्ही मग, तिथं काय मी ट्यूब घेऊन जायचो रे पवायला.
हां.
ट्यूब मग मी मित्र होती. इथ इथलीच मराठी मराठीतली. तिन्ही म्हणलीत की आम्ही शिकवतो, तुला पवायला तू ट्यूब दे माझ्याकडं. तू असंच पोव आणि जव्हा तू बुडत असील तेव्हा मी ट्यूब देणार.
जाताना की गेलो की हिकडं जरा, पुढं गेलो की असंच पोहत पोहत. म्हणजे बिन ट्युबच आणि येताना, मग बुडा बुडायला लागलो की मी. आणि ह्यो हात धरलाय गडी माझ, हात धरलाय सोड आणि त्याला. पण मी ओढायलो आत पाणीमध्येच. लै भयानक झालत सीन आबा. मग ट्यूब दिला मग आलो. म्हणलो बाबा बिन बिना ट्यूबचं मी जाणारच नाही. नको पोहायला शिकायला चालते मला.
बुडाल तो मी मग ब बुडत होतो मी.